हा बोला, आहे तिकड पाऊस. हा झाल बघा चहा, पाऊस आहे तिकडे?
नाही नाही पाऊस नाही आहे इकडं गरम व्हालाला इकडं. ऊनच आहे जरा आबाळ होतय पण ऊन आहे भ
आता पण पाऊस जाऊन परत आबाळ आलाय भरपूर काय माहिती येतय का काय आणि
होय की. आणि काय?
काय नाही आता आमची मे मध्ये यात्रा झाली आई कडं.
आ हां.
मोठ्यांन असती यात्रा तिथं.
हां.
पौर्णि बुद्ध पौर्णिमेला असती ना आणि
वर पौर्णिमेला यात्रा असत्या.
नाही बुद्ध पौर्णिमे
बुद मे मध्ये हा बुद्ध पौर्णिमेला हा हा हा.
वटपौर्णिमा उद्याच आहे पण कस आम्हाला ते घरात न नवीन असताना सांगितलय करायचे नाही त्यामुळ काही
का, आम्ही पण नाही करत कडसन आमच्यात पण करत नाहीत. नाही होय.
म्हणजे नविनच जून ला लग्न झाल आणि सासरे आई कडे गेल्यानंतर करू नको म्हटले. मग आता कायतरी असल म्हटलं, कशाला करायचं मग ह्यांनी माग लागतात कर कशाला कायतरी करायचं.
वय ते काय तर पहिला सालोळतेनी गेलं नसल का नाही, हा.
तर चुलस सासवा आहेत की नाही त्यांनी करत्यात, त्यांच्या चुलत सासवांच्या त्या सुना, ती पण मला म्हणती करायचं. आणि कशाला उगच, एकतर सांगितलय म्हंटल्यावर शांत बसायचं म्हटलं.
शांत बसायचं होय. त्याच्या पाठीमाग काय तर रस असल्याशिवाय त्यांनी म्हणजे सांग सांगणार नाहीत.
कारण, त्या सासऱ्यांची माझी आई पण होती ना त्या काळाला तिन पण सांगितलेलं. दोन वेळा सांगून ये, करू नकोस आ, बरं बाई करत नाही म्हंटलं.
हा, काय तर असल, त्यामुळ सांगितलं असत. ते मोठ्याचं ऐकायला पाहिजे.
हो मोठ्याचं ऐकाय पाहिजेल की.
आ, मग हे तुमच्याकडचं कसं पारंपारिक पद्धत म्हणजे माहेरकडच यात्रा असत्या काय मे महिन्यात?
हा मे महिन्यात यात्रा असते. दरवर्षाला असं हा जोरात असती यात्रा.
हां
पहिल्यां दिवशी छबिना निघतो आदल्या दिवशी म्हणजे शेजांरच्या गावांत भाऊ राहतो आमच्यां देवांचा भैरवनाथचं आहे तो पणं आणि शेजारी काळूंबाई म्हणूंन नदीच्या पलीकडे
हां
मंग दोघांना घेऊंन येतांत भाऊ -बहिणीला
हां-हां
ते दोघं भाऊ- बहीण भेटांयला येतांत नां आपल्या भावांला
हां - हां- हां हम्मं
त्यांचं दुसऱ्यां दिवशी पणं आणंखीण गुलाल खोबरचं उकळूंन जोरांत साजरे करतं नाहीं ते तिथं
हां-हां-हां
तोपर्यंत रात्रीचां आपणं छबीना निघालेला असतो आणि परंत सकाळीं पालखी काढते. त्यांनी
हां- हां -हां -हां छबीना म्हणजे पालखी कायं?
हां पालखी आमचां देवं रुसून शेजांरच्या-शेजांरच्या तिथं हे तिथं नुने म्हणूंन गावं आहे तिथंच पिंपळाचं हेचं झाडे आहें उंबराच्या झाडं त्यां झाडांखाली खाली जाऊंन रुसूंन बसलेला यात्रा आली की यात्रे आमचा भैरवनाथ
भैरवनांथ हां- हां -हां- हां
त्यां काळांला असं मंग त्यांनी रुसंवा काढण्यांसाठी घरांत म्हणजे गावकऱ्यांनी नंतर तिथन जाऊंन त्यांला आणतांत हहित रिकामी पालीखी घेऊन जातांत
हां
तिथं गेल्यानंतर देवाची आरती वगैर सगळं करतांत मंग आरती संपली कि मंग त्यांतून वरंन पानं एक पानं पडतं पानं पडलं म्हटलं की नाहीं मंग देवं आपल्यां बरोबर आंला असं मंग येतांना- जातांना पालखी हलकी असते
हो देवां पानं पाड
नाहीं- नाहीं -हो हो नाहीं नाहीं हो नाहीं कधीं कधीं पानं पडतं नाहीं लवकरं. कंटाळत्यांत लोकं हो परंत आरती करांयची आणि. हो, यायचं असलं कि लगेयचंच म्हणजे रसुंवा काढांयचा. रुसुंवा काढांयचा.
हां हां हां
आणि तो मंग आणतांना नदीला पणं पाणी असतंय नां आमच्या शेजारी कोयना धरणं आहे.
हां,
हे कनीर धरणं आहे कोयनां नाहीं कनीर धरणं आहे मंग त्यांचं पाणी वगैरें असतंय नदीला सोडतांत नां जवळचं पडतंय धरणं ते
हां- हां
मंग त्यांमुळं मुलं वगैरें जातांत सगळे हौसंने करतांत मुंबईला वगैरें असणारी लोकं पणं सगळे आलेले असतांत हाऊस असते. अरे वां
होयं होयं हां.
पालखीला काठीला म्हणजे पालखीला हे लावायच खांदा द्यायचा.
खांदा द्यायचं हा तो एक मान असतोय.
हो. इकडे माझ्या सासरी पण आमच्या घरातच मानाचे देव आयती. तिथं पण भैरवनाथ काल भैरवणाथाच आय जोगेश्वरी म आमच देव निघाल्याशिवाय तिथं पण देवळातला देव निघत नाय.
निघत नाय.
हम्म मग पूर्वी कसं होतं आमच्याकडं. सासूबाई वारल्या झाल एक पंधरा सोळा वर्ष मग पूजा कोण करणार. दसऱ्याला देव कोण न्हेणार यात्रेच्या काळात फेपूरवारीत त्या काळाला न्हेणार कोण देवांना.
देवांना हा.
हो म्हणून मग काय केलं ते दुसरे सासरे आयती त्यांना दिलं.
आ हा होय की त्यांनी म्हणजे परंपरा त्यांच त्यांच चालू शक
हो नाय आपला देव नाय बाहेर आला तर तो देवच येत नाय ना बाहेर त्याला आनताच येत नाय मग म्हण ल्यानंतर करणार काय तुम्ही.
अ होय की.
हो. मग माझा मुलगा जात हौसेने ये आपला देव आहे आपल्या मानाचा माझा मान आहे खांदी करीचा. कारण आमचं देवळात नैवेद्य पण घेत नायत गुरव तुमचा तर देव आय म्हणतात. तुमच्याकडून घ्यायच ओ आता आम्ही गेल्या नंतर तीथून जाणार म्हटल्यानंतर जबरदस्तीन हिथं हे आणलंय त्याच्यापर्यंत. काय करायची ते करा.
होय की.
तिथून पण घेऊन कसं सकाळी एकतर लवकर गेलेल असतंय म ते येताना फेकायच लाग तय त्या पैक्षा तिथ गायी असती. आता त्यांनी तसच केलंय गायी ठेवलीया. आमच्या आईकडची पण लोक आय त्यांना पण त्यो देव आय ना. इंगवलेंच्या सगळ्या लोकांना म ती सगळी लोकं येतात. मग त्यामुळे मग त्यांचे नैवेद्य आलेले काय करायचे म्हणून त्यांन तिथं एकाची हाय तीथ गाई म ते देशी गाईला आपलं घालतेती आणि रिकामी हो
रिकामे होत्यात पण ते खराब करण्यापेक्षा देवाच्या पो गाईच्या पोटात गेले तर तरी त्यात पाव
पोळ्यांचा स्वयंपाक म्हटल्यानंतर लवकरच केलेला असतोय.
केलेलं असतय आणि ते वेळाला म्हणताना ते खराब हो तय ऊन आणि ऊन एवढं मोठं असतंय मे महिन्यात.
हो, नाय फेपुरवारीत असती आमची यांत्रा औदुंबर पंचमीला त्यावेळीस नस थंडी असती म तरी पण जेवण लव कर केलेलं गरम नैवेद्य भरलेलं डब्बे झाकून येणार म्हटलंवर हेच होतय ना.
खराब होतय ते होय पाणी धरतय.
आमचं तिकडं कसं आणि कस पटार एक आय तिकडं बघायला आमच्या तिकडं ठोसे गरचा धबधबा आय. बघितलाय तुम्ही?
नाय कधी गेले नाय मी साताऱ्यालाच कधी गेली नाय. नाय.
जावा कधी तर सज्जनगड ए आणखीन इकडं सज्जनगडला पण बघायला आय भरपूर पु डोंगरही भरपूरे. यवतेश्वरये तिथं.
हा.
बघण्यासारखं भरपूरे आमच्याकड. तिथूनच महाबळेश्वर आणि जवळ लागतेय.
जवळ लागते साताऱ्यास ना.
ह. सत्तर आंशी किती किलोमीर आल तरी कस तीतून लोक तिथं आल्यानंतर स्पॉटला जात्यात. आता आमच्या गावात की खेडेगावाच आहे. मग त्यांना असंच हॉल टाईप असं पोल्ट्री साठी केलं होत. एकान सजेशन दिलं. अरे ह्याला चांगलं फरशा वगैरे लावून, चांगलं डेकोरेशन कर. पोल्ट्री च कॅन्सल केलं न त्यांन हॉल टाईप केलं. आता गावातील लोक दारात मंडप घालत नाही ती. बारसय उ उचलायचं साहित्य. तिथं जायचं बारसं करायचं. दहा हजार भाडं सगळ्यात चांगलं.
सगळ्यात उत्तम. एक नंबर.
बाथरूम ची वगैरे सोयी साठी हे होतय ना. लेडीज आले की बाथरूम ला कुठे जाणार. शहरातल्या असणाऱ्यांच हे होते. खेड्यातल्या कशा कुठपण जाऊ शकतात. आणि सवय असते. शहरातल्या कशा बस कुठ मागत नाहीत. आणि एकच बाथरूम किती जणांना पुरणार.
पुरणार होय.
प्रत्येकाच्या घरात एक किंवा दोनच बाथरूम असतात.
हा. होय.
मी पण तेच सांगिते भावाला. तू पण एक हॉल घाल. शेती आहे आमची.
हा.
आता तुला तर होत नाही येेत म्हटल्यानंतर, मस्तपैकी घाल म्हंटलं.
हा.
आणि हो म्हणजे आपण मोठा घालायचा.
हा.
आणि रिकाम व्हायच. बघू ह्या वर्षी ठरवलंय त्यांन. कि हॉल करायचा म्हणून.
हा कोण भावाने?
हा भावाला.
हा. होय किती परवडतय नाही. आणि म देवासाठी लोकही येतातच. हा.
तर त्यांन हॉल घातलाय की नाही. बाहेरच्या देशातली लोक. आम्ही गावात अस सून आमच्या गावातल्याना लोकांना माहित नाहीय. हिथं हॉल आहे म्हणून. आणि असंच ग्रुप वर टाक ल्यानंतर अरे ह्याचा हॉल एवढा कधी मोठा झाला? असं लोकांना माहित नाहीय.
हा माहीत नाही.
बाहेरच्या देशातली लोक येऊन ति थ राहून, फोटो काढून. त्यांनी इस्टाग्रामला, युट्यूबला टाकलेत ना. मग हे म्हणजे बघितल्यानंतर हे आपल्या हितलंचय. लक्षात येते ना असं.
याच्यात येते. होय होय.
मग त्यामुळं मग म्हटलं त्यानच सांगितलं ऋम्हणजे त्या मुलानाच. असं कर की तूच काढ हॉल म्हंटला. कुठं तुला तरी आता शेती होती या.
होय की.
मग म्हंटलं आता तसच करायच त्याला म्हटलंय पुढच्या वर्षी हे बघायचं एक आताच पीक घ्यायचं आणि पुढच्या पिकाला हे करायच काम चालू करायचं तर ते पण व्हायला पाहिजे ना
अहो हे सगळं व्हायला पाहिजे मॅनेजमेंट पण व्हायला पाहिजे सगळ. ह आणि डेकोशन म्हणजे आता सगळ्याच्या पद्धतीन म्हणजे सगळ जरा असं खर्चिक च असते नाई.
खर्चिक हो ते आहे खर्चिक असतय.
हा..
खर्चीक पेक्षा कस त तर आमची झाडं वगैरे भरपूर आहेेत मग ती पहिली झाडं तोडली पाहिजेत सगळी
आम
अ खूप खर्चिक आहे आता आमच्या घरचे आंबे भरपूर होते फनस होते आई माग लागलेली म्हणून अधिक मा तर जेवण केलत
हा हा.
बाकी काय आता नवीन असल्याच गत सारखं, सारखं जायच म्हटलं आमची आई कशी वारीला जाती आता जाईल ह्या मंगळवार किंवा पुढच्या बुधवारी काहीत जाणार आहे तर.
हा हा हां.
झाली त्यांची पण वारीला जायची तयार आमच्या गावातून दिंडी जाते शंभर लोक आहेत आमच्या गावातले.
होय अरे वा छान आहे की.
तिथं शेजारची वगैरे मग आता दिंडीकरीच जोमेण असतोय त्यानं सगळ्या बायकांना साड्या पुरुष आहेत त्यांना धोतर पांढर कापड दिलेय शिवायला तुम्ही शिवायचं म्हणून.
ह हा.
मग ते माझा भाऊ पण जाणार आहे ह्या वर्षी. जा म्हंटल बाबा तो गेला कि कस वडील जरा आजारी अस तर त्यामुळे नको वाटत तो गेला पुढं आणि काही मागं झालं की तिथून त्याला यायला लागणार ना.
याय लागणार होय.
जीवाची दगदग होती त्याच्या जदा
होय. आणि लांब गेलं की परत मग वयस्कर घरात असलं की जर अस आत तर ते धुरहूर लागते असते
पूर्वहुर म्हणजे त्यांनी पूर्वी कोर्टात कामाला होते पा लवकर उठायची सवय मला पण त्यांना पण मग सगळी लोकं चालाय जातात मग ह्यानी पाटाच लवकर उठून चाललं थंडी तर म्हटल्या असल्या पाटाच जातेती. येते ती जरा चहा पिते ती थोडा वेळ झाला की पहिला आंघोळी ला करते ते त्यांना कुठे जायचं असतंय काय म्हणतो परवा म्हटला ते तुझं मत झालं म्हटलं मला पण तीच सवय आहे. माझी डिलिव्हरी झालती आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी एवढ्या लवकर आंघोळ केलीती आमची मॅडम मी तिथं हॉस्पिटलला जॉब लाच होते सातारण मध्ये अंघोळ केली. म्हटले हो म्हटल केली अग तुला आहे का काय रात्री डिलिव्ही झाली वेळान आणि तू आंघोळ केलीस. त्या शिवाय सवयच नाहीये म्हणताना काय करू म्हटलं भाऊ जाई तर माझी वरडायची किती लवकर तुम्हाला पाणी लागतंय म्हणायचे काय करू म्हटलं ती अंगवळणी पडलय माझ्या.
होय, एकदा अंगाला ती सवय लागली की तस ते
तुमच्या सारखं... सूर्य ऊगवायच्या आत... हा... लोकं उठायच्या तो पर्यंत कुरवड्या घरून मी एकटीच करते... माझा मुलगा आला की नई... तर तो घालू लागतो आणि आम्ही घवाच्या करतो म्हटल्यावर... तुम्हाला माहितीये... हाताला वगैरे किती भाजतं ते
आणी लई लागतय... आणी जीगट पण लई असतय हो... गव्हाचं
घव्हाचं म्हणजे... दोन दोन किलोच्या... म्हणजे करतो... तांदळाच्या केल्या तर मग... मग दोन किलोच्याच करतो. मुलगीचं काई नसतं एवढं... मुलगाच असतोय घालू लागायला फास्ट घालतो त्यो पण... त्याला पण सवय लागली.. लवकर उठुन... लवकर अंघोळ करायची... हा... उद्या करायचंय ना पटकन उठून.. आंगोळ करुन रिकामा
होय होय
मग ती सवय पाहिजे याला... आता आमच्या हीतं शेजारीच सगळीजण बघा... ती दहाची पॅकेट आणत्याती... झालं
हा हा
मग आम्हाला कसं... ते घरचं खायची सवय ए
हा हा चालतय
चालतय हा
ठीऊ? हा... परत करते मी